हॅलो
हॅलो
हां.
हा येळ हाय ना.
काय काय करतेंय?
आं काय नाही आहे झोपलो होतो फोनची वाट बघत झोेपले होते. काय करणार आहे. आवाज येत आहे का?
आणि या जेवणा झाले का?
अंह हां जेवान आताच झाली. जेवण झाली, भांडी झाली. तका बासाला तर तुमच्या इकड नाही. हां.
आमच्या क आला पण जास्त नाही आला थोडाच आला.
हां का नाही आमच्या गावत बराच वेळेस होता पाऊस.
हां का कुठं म्हण वावर फुटलाय जास्त.
हं वाळात वाळात आपला वावार फुटलाय.
वात काया
या या हम्म तुमचा भात कसा काय?
आमच भात गेला वाळून.
वाळून
पाऊस हं पाऊस नाही ते जास्त नाही का पीक हेलमठ होतं.
हां तेच गेले असतील म्हणून?
हा तेच वाळून गेलं ते.
पान नाही सोडल का?
पाणी सोडायला मोटर चाला ना तर काय? त्याच्यात लायतही राहत नाही. लाईट नव्हती मोटर झाला ना म कुडून
तेतरीशी विषय झाला म्हणल्या म्हणले आका नाही फोन नाही केला?
हम फोन करायला रेंज राहणार तुम्ही कडं फोन कर त्यातील?
मग मातारा फोण करतात आता मणा पाणी पाऊस. कस काय नाही केला काय मण करणार आहे मग काय माहिती.
नाही केला.
नाही केला.
नाही
हा का.
हम्म वाळलंय ते आता सकाळपासुन जाऊन बरं पाणी झालंय म्हण.
हा ना इकड तर आपला पाणी आला बरा झाला नाही तर गेला असता वाळून.
हा का आमचा र वरचा पिवळा पडला कसं काही मा ते.
हा ना हे गेले वर्षी होत ना तसंच निघालंय पण मग आता होईल ब असं.
हा पाण्या न वईल आता.
हम्म
आवला येसर नन.
मग तुम्ही फक्त फोन करा?
हम्म फोन करेल ना अजून आठ दिवसांना येईल?
हा त्या दिवशी य त कोणा आला म्हणले आका करेल दुसऱ्या दिवशी फोन पाणी बिणे भरला असेल तर
नाही ना मोटर आला ना त्याच्यामुळे मग पाणी नाही काय करायचं. त्या शेतकाळ्यातला बरत होत. शताळ्यातला बरत होत ते बी नाही झालं. नाही ना वर नाही जडत.
म खालचं वावरते आज पण मंगवार नि व झाला असेल ना वाझ.
नाही ना पाणी नव्हत नाही का भिगाळून गेलंय त्याच पाणी आलायच बरं झालं.
हा ना हम्म
फोन करायला पण त्या कोबा करत होतो आमच्याचच गडबडीमध्ये. काय ध्यान राहिला नाही काहीच नाही.
हा का
हम्म गाय खाली कुवाबा करत होतो पडला किचनला केला.
मग इकडं वळ का.
नाही नाही वाढत.
वाडी किचन ला तर होत ते.
वले यायचे ना आता बरेच वले आले होते आता मध्ये पाणी झाला तेवढ.
हा हा ते इकडन उंच झालंय आतमध्ये खाली झालंय.
हा मग राहिलं होता तर असं म्हटलेल मग तिथे घेतलं बाबा करून.
हम्म
मग चक्करला या ना आता आजाजम झालाय
येल ना.
आता काय डोळे उघडत नाही काहीच नाही तसच बळा पाजयला लागत ते तेस बीज. हम्म
हम् हम
पोरा झोपल्या असतील.
दाद्या झोपल्या असन आता काही सकाळची शाळा झाल्या तर मग वाडीतच राहते येत नाही आता.
हम्म लवकर याय लागत आहे ना.
हम्म मग आता काय संध्याकाळशीे जेवले का लगेचच झोपून घेते.
हमम.
लाईट आहे का?
आलीना आता. लायटीच एक हजार झाले त्याच्याकडचा टाईम झाला की लाईट जाते.
हा आज तारीख नशीब लवकर आले दोन तीन दिवस तर येतच नव्हते पार अकरा बारापण वाजायचे.
हमम.
हमम.
तुमच्या घरात पण आहेत.
हा आमच्यापण आले आताच.
आय एफ सी कोड येत आय एफ.
चहा झाला.
त्यांचं ते पेमेंटच टाकू राहिले असतील.
हा हमम.
हा ना.
हमम.
नाही.
ते तर नाना आलता ना.
कोण गोरोबा.
सूणच ना ना.
सुनिता नाना आलता ना.
हमम कधी गेला मग
हमम गेल्या दुसऱ्या दिवशी. फोन नाही केला का तुम्हाले.
नाही नाही फोन नाही केला मला आता.
हा का?
हमम. एकदा फोन नंबर
हाआ आलं होत मग काय तरात्यांची काय
हा काय.
हमम प्रगती कोणाय? सासरी पकी भांडण बायको पकी भांडण.
हमम.
म्हणा आता लाव ना मग त्या त्या काय म्हणणारता आता जर.
काय लावलंय मग राहून द्यायचं ना.
त्या दिवशी आदल्या दिवशी निघाल तर टाक्यात मधीच पकत. तयटो येल आणि याला फोन कर त्याला फोन कर पैसे दे शंभर दे पाचशे दे.
हमम.
हा भा भावाला फोन केला असं म्हणा मला गाडी पंक्चर. झाले पेट्रोल संपला शंभर रुपय पाठव टाकेत मणस परताईत.
हमम.
बाबानी फोन केला हं
हा का.
हम्म.
बाबांनी फोन केला का म्हनाच मी दामण गावला मनाच साखर नाशिकला
हम्म.
म्ह शेवट नाही नाही सुनच पप्पा गेलं घेऊन आला गाडी चालवता म
दादा गेला होता फिरत होता
ते ना मग बाबाला पहिल्या मग ते वाजू पळायला लागलं इकडं तिकडं.
हम्म.
मंग बाबा राहायला मगायस मंग आला सुनच पप्पाच घेऊन.
आणि दुसऱ्या दिवशी बोलायला लागलंत मग प करवडं मला सासू म्हणल तुमचा पोर तुम्ही सांभाळा आता काय लावू नका म्हणे आमच्याक इकडे ऐकत नाही म्हण कोणाच
हा का.
हम्म फ का बाबा बाबा फक बडबडबड केली मंग उठलान गेलं देवळा कड मग ब बायकोला फोन केला अस म्हण जेवढ्या बर झाली चुकी इवडून पुढं नाही चुकणार म्हण इवडून पर नाही दहा रुपयेणार म्हणा असं तसं
हम्म.
माफी मागा मग आता म्हणणा मग काय करू मग परत बाबांनी फोन केला ते ना
हम्म.
पण नाही म्हणत तेवढून पुढं नाही चुकणार असं तस मग द्यायला लावून मग तवा लावला.
हम्म.
प्रत्यक टाईम म्हणा असच राहतेत आम्ही काय करणार पण
बांधला का तेवढा परत एखा दोन महिन्या चांगलं राहतात प परत जसं आहे तसं आहे
हम्म.
आता होऊ दे्या सोडतात कुठला तरी माणूस आहे मग त्यां न येतोय मग काय माहिती आता काय करत आहेत?
काय करत
हा.
आता तायच्या गायण्याला तर मग गेले बण का असं.
हा हा.
हम्म. मग आता काय माहिती आता काय करतायत.
हा.
काय माहिती आता काय करत उद्या आहे का नाही. आणची गाडी वगैरे भेंड्या होत्या आज खुडायच्या होत्या
मग.
पण त्या बाबायद अस जाम झाला
हम्
हांंद मण हात पाय गार पडले तर ना आसन तसन मंग केल्या राहीत
हा का
हम् मग नाही करलं आता उद्या कुठून मग नेल टाकला मग आता काय
मला दे बाटून मगशी बंकवू द्या नाही पण मग तू प दुपार जा समा
हा नाही दुपारा नाही मले नाही नाही लवकर खोडयला जाईल आणि दुपार घेऊन जाईल मी असशी एक दोन वाजता घेऊन जाईल
हम् पण मग शुभम जवाले लोकसकल ना बाराला
हा मग काय घरी आलं तरी होईल ना मग घरून देईल ना
तू कायच येतोय पोरा राहतात गाडी मगणी बण येतय तस
मका बरोबर आहे आ
हम्
हम्म
पाय सांगून बरं आला तर ठठीक
हम् बर
अ का हंगला का पायस मुद्याला
हम्म
हम्
तन्माईला फोन केलता का नाही
तरण महिला फोन नाही ना करून देते सारखे
नाही का
हम्म आता मागच्या शनिवार यथ गेल तर हे भेटायला भेट तारीख होती मग भेटून आलं मग येताना घेऊन आलं तर थोडा ताप आल स का काय त्याला ना
हम् हम ह
हम् अनलाव तगरी मग शनिवार रे वारयला ना सोमवार री नेऊन घातला
हा ना मग आखडला सुट्टर येल ना
नाही ना खडेला नाही सु
आ खळला नाही राहतेच्या
नाही आता पण गणपतीला सुट्ट्या राहतील
हा
तर गणपिती दहा दिवस रहत वाटत ना गणपतीच्या
हम्म हम्म
हम्म येल् गनपतीलाच बघीन
हा
होतं नाही मध्ये आता भाऊ आणताना घरी
हा आलं होत पण मग गाठ नाही झाली मी ताकदा जायला होते ते आलंन मग उभार उभार थांबडून लगेच गेलो मुकामी नाही राहिलो ना ते
हम्म नाही का नाही आला मला टाइम झालता मग चालत तसच नाही पोहोचले केल तर फोन मी दुसऱ्या दिवशी
हम्म
म्हण नाही आलो टाइम जा परा होती समजा गेलो म्हणून निघून तस
ते कुठं फिरायला जाल होते दुसरचा टाइमल यायला मग ते कुून आता मग काही रे घात का बरं थांबलं म्हण मग गेले म गाट झाले
हम
हम्म मग अे केलं होत वाडी मध्ये होत तेव्हा केलता फोन
म मग रविवारी काय करतात येतात का थांबवतात काय नाही ते म्हणतो तर आल मग काय नाही ते
हम् त्याला ना सांटलं का बाबा आज आजरी झालाय जास्त
ह् नाही होत बा वंतच बोलत होते
का
ह का आता काय नाही असंच त्या आधार कार्डच ना त्यांच पासबूक फोटोच पाहिजे होतं ना त्या शाळेमध्ये ते मतदानाला लागतच
हा तुझा केला का ते मतदानाचं
माझं झालंय माझं कधीच वेयलय
नाही ना आता परत फॉर्म घेतलेत ना भरून ज झाले तरी
हा का नाही ते फॉर्म भरले आम्ही भरले तरच उद्या बिद्या देऊ
आमच्याकडे घेतलं ना आता वरून सकाळी आमचवाला आमवाले झाले ती पण मग आता परत ती जन गणना सर्वे चालूय ना
हा हा